हॅलो हो म्हणजे अ कॉल कट झाला.
अच्छा माझं पण इकडं अचानक कट झालं काय माहिती
हा इकडे पण अचानकच झालं.
हा तेच तर कंटिन्यू करूया आपण हा तेच मी तेच सांगत होते, हो तेच मी तेच सांगत होते. की आपल्या घरासमोरच झाडं राहतात त्याच्यापासूनच ते औषधं तयार होता पण लोकांना आजकालची जनरेशन होत चालली नाही का म्हणजे असं डेव्हलप, त्याच्यामुळे माहित नाही कशावर काय यूज करता.
करता, आणि लोकं खूप घाबर ता आता म्हणून लगेच, काय दुखलं की लगेच अ गेले ते हॉस्पिटलमध्ये गेले की लगे च औषध, गोळी घेऊन येता आणि तेच त्यांच्यावर चालू असता त्यांचा टेटमेंट. ह्या आयुर्वेदिक खूप चांगलं आहे, पण लोक घाबरता की आयुर्वेदिक मध्ये काय असतं काय नाही हे कसं घेऊ, हे पण असतं पण डॉक्टर पण देता आयुर्वेदिक.
हॅलो, हॅलो हॅलो, हॅलो
हॅलो, म्हटलं जे हॅलो
हा तुम्हाला आवाज येतोय का माझं?
हो येतोय. माझा येतोय ना? हा, काय माहिती? हा तेच तर तेच म्हटलं हे लोक रस् त्याला बसता आयुर्वेदिक वाले त्यांच्याकडून, आयुर्वेदिक घेतलं पाहिजे कारण की ते खूप इफेक्टिव्ह असता नाही का? तेच तर डेव्हलप झालं पाहिजे हे सगळं मेडिसिन खाल्लं आणि तुम्ही बऱ्या झाल्या असं नाही ना, त्यांच्या तुमच्या शरीराला किती त्रास होतो किती वेद ना होता, वेदना म्हणजे त्या किडनीला होता जास्त लो कांचे उगचच किडन्या फेल वगैरे फे किडन्या फेल होताय किडन्या हम ते रक्त फिल्टरेट नाही करत. वगैरे
हो चांगलंय
हॅलो हा तेच लोकांना पण समजायला पाहिजे आता, म्हणजे लहान बाळांचं पण दुखतं तर आता लगेच घेऊन जात ता ते म्हणजे, आयुर्वेदिक लहान मुलांना ने म्हणजे घेऊन येते त्या लहान मुलांना हो, लगेच करता
आजकाल अ बरे आपलं वातावरण पण चांगलं नाही.
चांगलं पण नाही, अन भाजेपाला पण ते पण चांगले नाहीे आता खूपच जास्त म्हणजे फवारणी देतायत त्यांच्यामुळे पण खूप त्रास होतोय लोकांना खूप जास्त फव